हॅलो हम्म. मजेत, तुम्ही कशा आहात?
मी पण मजेत आहे.
खरच कोणत्या विषयावर चर्चा करायची इच्छा आहे तुमची?
रक्षाबंधन.
बरोबर, तर रक्षाबंधन हा एक खूपच चांगला आणि महत्त्वाचा सण आहे जो अ बहीण आणि भावासाठी खूपच महत्त्वाचा आहे.
हो मलाही खूप रक्षाबंधन हा सण मलाही खूप आनंद होतो या सणाच्या रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याच्या सण नाही तर प्रेम आणि संरक्षणच प्रतीक सुद्धा आहे.
बरोबर, तर रक्षाबंधन हे आपण अ अ. आपले जो भाऊ असतात आणि किंवा आपल्याहून जे मोठे लोक असतात जे आपला भाऊ समान असतात, जे लहानपासून तर मोठे वयापर्यंतचे आपण त्यांना राखी बांधतो का कारण ते आपलं संरक्षण करणार यासाठी नाही तर हे एक आपलं बहीण भावाचं प्रेम च एक उत्सव आहे ज्यामध्ये अ आधीचा काळापासून द्रौपदीने कृष्ण भगवानाला अ एक कृष्ण भगवानाचा हातातून रक्त निघत होते त्यासाठी द्रौपदीने त्यांचा अ पदराचा एक तुकडा त्यांचा हातात बांधला होता तेव्हापासून रक्षा बंधन हा सण चालू झाला आहे.
बरोबर.
मुलांनाही या सणाचे महत्व सांगायला हवं. फक्त भेटवस्तू नव्हे तर प्रेम आणि जबाबदारी महत्त्वाची आहे.
अ अ खास करून रक्षाबंधन हे सणाचा उत्सुक ता जास्त करून बहिणींनाही असतो कारण रक्षाबंधनला कसं भाऊ जो असतो तो आपल्यासाठी गिफ्ट आणतो अ नंतर नवीन नवीन काही वस्तू तू वगैरा, जशी आपल्याला आवडणारी वस्तू, असं काही आणतो तर त्यासाठी बहिणी खूप बहिणीची खूप अशी इच्छा असते का लव कर हे सण यावा, आम्हाला गिफ्टस भेटावे काही अ काही जण तर अं रक्षाबंधनच्या दिवशी स्वतःच राखी बनवतात आपल्या भावांसाठी तुम्ही कधी म आहे
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा ह
तुम्ही कधी राखी बनवली तुमच्या भावासाठी.
हो लहानपणी बनवली होती. आम्ही पण जेव्हा शाळेत जायचो तेव्हा. हं
किती मजे मजेचं वाटतं. कि आपल्या लहान भावाला किंवा आपल्या मोठ्या भावाला आपण राखी बांधू. आणि नंतर ते आपल्यासाठी चांगले चांगले असे छान छान असे गिफ्ट गिफ्ट आणणार आणि त्यानंतर. अ ते गिफ्टस वगैरे आपल्याला भेटले त्यानंतर आपण, अ खूपच जण खूपच मुली अशा असतात जे, आपल्या भावांकडून गिफ्टस भेटले का मग ते अ मध्ये स्कूल आणतात. किंवा कॉलेजेसमध्ये किंवा दाखवतात त्यांच्या फ्रेंड्स ला क माझ्या भावांनी मला, अ हे दिलंय माझ्या भावांनी मला ते गिफ्ट दिलंय असं, हम्
आपल्या समाजात काहीही मुलां मुलींना भाऊ नसतो, अशा वेळी त्या चूलत भाऊ. मित्र किंवा सैनिकांनाही राखी बांधतात. सैनिकांना राखी बांधण्याची परंपरा खूप प्रेरणादायी आहे.
हं बरोबर अं जे बौर्डरवर असणारे उभे असणारे जे सैनिक असतात, ते आपल्या भाऊपेक्षा कमी नाही कारण ते आपल्या देशाची रक्षा करत असतात. त्यासाठी आपण त्यांनाही राखी बांधलं, तरी त्यासाठी आपण ही त्यांना राख खी बांधायच खूप महत्त्वच आहे जसे आपण आपल्या भावांना राीखी बांधतो किंवा चुलत भावांना राखी बांधतो भरपूरसेे असे फ्रेंडस असतं तात. जे आपले भावासारखे असतात आपण त्यांनाही राखी बांधतो. तर असंच सैनिकांनाही बांधलं पाहिजेल. कारण ते आपले एक प्रकार आपले रक्षणच करत आहेत ते. राखी ही फक्त भावालाच नव्हे तर, अ ज ज्यांनी आपली रक्षा केलेली आपण त्यांनाही राखी बांधू शकतो हे अस नाही की रक्षाबंधन फक्त भावालाच, राखी बांधली पाहिजे, जे जे आपले रक्षा करतात जे जे आपले रक्षा करतात कठीण चा काळामध्ये जर जे आपल्याबरोबर उभे राहतात. आपण त्यांनाही राखी बांधलं तरी चालेल. आता ज्या बहिणींना भाऊ नसतात. ज्यांना बहिणी असतात. ते एकमेकांनाही राखी बांधतात. असं नसतं का फक् राखी फक्त भावालाच बांधली पाहिजेल. बहिणीही आपले रक्षण करतात जे आपल्याहून मोठी ताई असते आपली मोठी ताई असते आपण त्यांनाही राखी बांधतो.
काही जण दूर राहतात. ते पोस्टाने किंवा ऑनलाइन राखी पाठवतात. पण भावना तितक्याच जिवंत राहतात अंतर कितीही असलं तरी प्रेम कमी होत नाही.
बरोबर अ आता जे भावंडे आपल्यापासून एकदम लांब असतात जे अ आपल्याहून खूपच लांब अस तात आणि आपण त्यांना राखी बांधू नाही शकत. तर काही बहिणी त्यांना अ ऑनलाईन अ पोस्ट करू शकतात राखी वगैरा. किंवा मग, अ काही काही वेळेस तर बहिणी भाऊचं येणं शक्य होत नाही तर ता बहीणही जाते भावाच्या घरी किंवा भावाच्या अ जेव जिथं राहत असणार तिथं भावाकडे जाते त्याला सरप्राईज देते सोबत त्याला राखीही बांधते आणि अ रक्षाबंधन हे फक्त एक सण नाही तर एक अ भावना आहे जे बहीण अ भावासाठी किंवा भाऊ बहिणीसाठी असे व्यक्त करत असतात. अ आयुष्य अ प्रत्येक वर्षा म एकच वेळेस रक्षाबंधन येतो पण त्यासाठी अ भाऊ बहिणी भांडण झालेलं असलं पण रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिण हे एक का सोबत हशी कुशी ते सण मनवत असतात. आणि रक्षाबंधनाची अशी परंपरा चालत आलेली आहे की अ रक्षाबंधनला अ रक्षाबंधनला भाऊला राखी बांधण्या आधी अ जे आपले दे देवी देवता असतात आपल्या घरात मंदिरात जे देवी देवता असतात आपण त्यांनाही राखी बांधली पाहिजे किंवा आपल्या जवळ जवळचे जे मंदिर असतात जसं कि शिवालंय मंदिर असो कृष्ण भगवान चं मंदिर असो हनुमान दादाचं मंदिर असो. कोणतंही मंदिर असो तिथं जाऊन त्या देवांनाही राखी बांधली पाहिजे कारण ते नसणार तर आप लई जिवन अ चांगलं नसणार. तेही आपलं सौरक्षण करत आहे जीवनाची. मला एवढंच सांगायचं हे की रक्षाबंधन हे फक्त एक सण नाही, तर एक इमोशन आहे. जे भाऊ आणि बहीण एकमेकांसाठी व्यक्त करतात किंवा बहिणी अ एखाद दुसऱ्या बहिणीसाठी तिची भावना व्यक्त करत असते सौरक्षणात. च एक अ महत्व आहे या सणाला. जे भाऊ-बहीण एकमेकांचे सौरक्षण करतात, एवढंच मला सांगायचं होतं चला तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला. भेटूया पुढच्या टॉपिक वर.